हॅलो
हॅलो हम् बोल काय म्हणतेस आणि काय चाललय यायलाय की आवाज
अरे काल फोन करणार होतो मी तुला कालच विचारलेलास काय तू
काय
चार्जिंग नव्हतं माझ्याकडं कालच की संध्याकाळी
हम्म
कॉल कर म्हणून म्हटलेलास त सकाळी गेलेलो कितीला आठ आठ साडेआठ ला गेलेलो ऑर्डरला नांदणीला सकाळी लग्नाची होतं
सकाळी साडे आठला हा
म्हणजे इथनं इथनं गेलेलो आठ साडेआठ ला गेलो चहा दिलीच मग गा त्यांचं फोटोशूट ते सगळं झालं नांदणी अ हरोली काय तर हरोली वाटतं
ते दिसाय
हम्म म, एक मैत्रीण होती. न्यायाला आलेले त्येनी, न्यायाला सोडायला त्यांना सांगायचं.
काय सांगालेस, होय.
होय न्यायला सोडयला तेन्ही असतात, जर जवळ असलं तर मग चालत स्वतःता जायचं काम असलं तर मग तेन्ही. झालं, त्यांचं फोटोशूट तेन काय झालं?
फ्रॅन लावलेस काय? फॅन, फॅन लावलेत काय? आवाज खरखरालाय. आवाज अस, चुई, चुई, चुई, चुई आवाज यायलाय. लई, लई हेडफोन, हेडफोन हलालाय काय बघ.
बघ आता.
नाही, नाही हेडफोन हलवताना कसं होतय माहिती आहे काय, हेडफोन जरा हल्यावर कस चुर, चूर करत
बघ.
हा आता आलं बघ. काढलीस हेडफोन? हम्म आता आले नीट.
मेहंदी काढून झाली. अर्धी दोन हातावर पुढच्या, आणि पायावर.
हम, लगन होत ना, लगिन होत ना?
होय, जेव्हा वाढतील, जेवलो. आणि पाठीमागचा दोन हात काढलो. येताना लाडू चिवढा दिलीत.
मग, बारी काम आहे कि गं, मग नवरी, नवरीच्या घरी गेलतीस ना तू?
होय. नवरीलाच की काढतात, एवढी मेहंदी.
भारी बाबा प्यायचं, आणि पैसे बी न्यायचं.
आं.
ग्रुप नाहीयत रे, ग्रुप पाहिजे पोरींचा. म्हणजे मारवाड्यांच्यात कसं असतय सांग. असं चार- चार मुली, चार -चार मुली लागतात. त्यांना, त्यांचं सात- आठ जणांना काढायच असतय. मग एक चार मुलींचा ग्रुप गेल की लगेच काढून होतय ना. त्यांना तस पाहिजे असतय. लई असतंय मारवाड्याच. मी नवरीच्या मुलगीत
मॅडम गेल्यात.
एकदा त्यांचा कायतरी कार्यक्रम असत्यात तेव्हा गेलेलो.
ह. बारी काम हाय कि मग, आता मग तुझ्या मैत्रीण संग नेलतीस ती काढत नाही?
हा, ति ती पण काढली की, म्हणन तर लगेच झालं.
मुंबई पाहता का तुम्ही.
काय ते तर वेगळ तू द वेगळं असते कमिशन.
नाही म्हणजे
दोघां दि वेगळी घातली का
त्यांनी त्यानी आधी त्यानी आधी ऑर्डर दिलेली मेहंदीची. त्यांच्यात ती ऑर्डरवाली आहे की नाही
नाही नाही मला नाही ते ते लग्न म्हणजे नवरे दुसऱ्या मुलगीला ऑर्डर दिलेली पण त्यांच कोण तर वारलं म्हणून का नाही त्याने हुडकाल ते आणि ही जी मैत्रिण होती का नाही तिच्या कॉलेज मधली मॅडम चालू आहे मम्मी. तुमच्या कॉलेज मधली मॅडम आहे मग ती तिला फोन केलती. मग ती मला फोन केली. तू असलीस तर मी येणार म्हणून जाणार घेणार ऑर्डर. आणि तिनं पैसे बिसे ठरवलेली ते सगळं.
हा मग किती घेतंय एकाला पाचशे रुपये घेतय ना,
आता काय काय? नवरीच्या पेंटीला
हां,
नवरीच्या मेहंदीला चार हजार
मग कि काय सांगालेस एवढ असते.
ह,
मग पाचशे रुपये कशाला घेतीस.
त्यात साधी मेहंदी असली तर, म्हणजे आपण मम्मीची बांगड्या असतात बघ बांगड्या त्याच्या खालून काढायला. भारतातले वेगवेगळ असते नवरीची मुलगी पण फक्त फक्त डिझाईन फक्त डिझाईन असली तर वेगळं रेट आहे. त्यात जर कळस काढायचा
त्यात पण असे की कळस काढायच न नवऱ्याच चित्र काढायचं असलं, नाव काढायचं असलं, नाव लप
ते
वैदास
ते वेगवेगळ असते लई.
भारी काम आहे कि मग भारी म्हणजे हाड काम आहे कि काढाया
होय.
तू कोर्स केलतीस काय तिथं
आणि मला काय ड्रॉइंग आधीपासन येतच होती मग जरास गेलेलो शिकायला शिकल्यापासन मग शिकल्यावर मग ऑर्डर घ्यायला चालू केली मग काय म ते बंदच केलेलो ते पहिल्यांदाच आली कालची मध्येे कुठ घेत होतो ते बँकिंग करालतो
लग्नाची पहिल्यांदाच कराल्यास का
काय नाही आधी काढलोय कि कितीतर झालं एवढं मेहंदीच पैसे साठवून गाडीमध्ये पण घातले
ए भारी होते मी इएम आय त्याच्यावर चालू आहे काय
नाही गाडी कॅश घेतल्या
हा कॅश कॅश घेतलाय तुम्ही वाया गेली की मग माझा आबांना पण येतीली की आता ही आय फोन
अरे ते लोन लोन तेन करून लई जात्यात रे पैसे
होय एक्स्ट्रा पैसे जात्यात
एक्स्ट्रा पैसे जात्यात रे आणि असं पण ते कवा ना कवा तर द्याय लागणारच आहे ह
हू
आता आता रोख घेतलं तरी पण द्याला लागणारच आहे आणि ते अ काय ते बजा फायनान्स करून लोन करून तेन घेतलं तर आणि घालायला लागणारच आहेत ते आणि एक्स्ट्रा जात्यात
होय ते गाडी कितीला बसली मग कॅश घेताना
गाडी एक अठरा ला बसली बघ
गाडी एक चौदा काय तर आहे आणि ते एक्सेसरीज तेन हाय नाही बघ सगळं
हा
आपलं काय ते काय म्हणत्यात त्याला गार्ड तेन गार्ड गार्ड
वरचढ भरायच काय हा हा
ते सगळं ते सगळं मिळून अठरा
हू जाती काय माहित
कठ्याला बसली त्याज्या वरचं मॉडेल पण होत रे विदाउट किक होतं ते म्हणजे स्टार्टर लागलं नाही तर होय होय
हां. तेच की. स्टार्टर लागला नाही. कधी काय प्रॉब्लेम आला बॅटरी लो झाली- डाऊन झाली. मग त्यांना विचारले नाहीस काय? पर्याय दुसरा काय?
काय नाही म्हंटले. त्याला काय- ते स्टॅटर सेनसरच येतयं. म ह्याला पण तस- आहे स्टार्टर
हां.
स्टार्टर सेनसरच येणार म्हणले. त्याला खरं, अं. हं. बॅटरी पण कमी आहे बहुतेक ते अ ह. हा. असं ते बॅटरीचा पण काय त विषय आहे. ह्या बॅटरीत त्या बॅटरीत जरा फरक आहे.
हम्. बाकी चांगली असेल
होय. मला नको म्हटलं. ती एक तेवीस ला होती बघ. संग मिळून एक सत्तावीस अठ्ठावीस ला गेली अस- अ
बर आता आमच कुठल ए गव्हर्मेंट? अ ज्युपिटरवाल्यांची माहितीय काय? ज्युपिटरवाल्यांची? जुपिटर एकशे दहा.
एकशे दहाय काय पंचवीस आहे? न पंचवीस आल्या नवीन.
एकशे दहा.
एकशे दहा?
हा. ज्युपिटर एकशे दहा
तू बघालाय.
म्हंजे? विचारून टाम मग. विचाराला हय म्हणजे घ्यायचं असं काय तर लागणार तर आहेच की.
एकशे पंचवीस पण होती. काय बघायला? मी म का नाही दुसऱ्या गाड्याच बघायला नाही. मला एक्सेसच पाहिजे होती. माझी आधीची पण एक्सेसच होती.
एक्सेस किती वन ट्वेंटी फाय ना? आं?
होय.
एक्स एस वन ट्वेंटी फाय मिळाली
हां?
दोन हजार सव्वीस. चौऱ्यांनव हजार आहे की. ऑन रोड ते इन्शुरन्स विन्शुरन्सले वाढणार.
तो दाखवतोय फक्त तेवढ्याला. बसत नाही आपल्याला तेवढ्यात. सगळं करून जाते. अं
हम.
ह
बघायला गेलो तर. आता बघ का मायलेज पंचेचाळीस दाखवलेय. कशाच - तू घेतली असती तू घेतली असती.
किती दाखवायलय? ऍव्हरेज किती दाख-
एकशे सत्तेचाळीस पंचेचाळीस दाबायला पाहिजे पंचेचाळीस
हा
पंचवीस दाखवले ब्रेकडिस्क इंजिन एकशे चोवीस काय काय दाखवत दाखवते, काय आणि आपलं टी व्ही आहे ज्युप्युटर किती दाखवते माहिती आहे रे मायलेज. मायलेट मायलेट मायलेट